हा येते कावच
हाव ला के
ह तेक
काय म्हटलं आहो आपोआपच कट झाला तो बोटिंग चालू असते की होय होय होय चालू असते
इथं सगळी इकडे बंद करतात पावसाळ्याचं बोटिंग
होय
हो
हम् हम् हम
आमच्या इथं कासला वगैरे गेलो ना
हा
तर बंद असतं इथं पावसाळ सप्टेंबर पर्यंत बंद असतो महाबळेश्वरला पण बंद असतं
होय हम्म इकडे रंकार्यावर असत असतं वाटत एवढं पण पाणी नाही अजून ना तिथं आता मध्ये पाऊस नव्हत त्यामु त्यामु रास्त सुरू आम्ही ज्यावेळी संध्याकाळी जातो त्यावे असतंय की
होर का
हम्म
ह नोडरे मग
होया ते पण एकदाच आम्ही एकाच छान होतो ते अ हो एकदाच केल होत इथं बोटीत तो पण हा लहान होता अ आणि अजून त्याच्या नंतर ह्याला बसवायचं म्हणलं ते झालंच नाही परत एकदाच केले आम्ही पण माह तर मग फिरायला असते कसं गुंडीवर बस त्याच्यावर ब त्यातच जातोय वेळ आणि वेळ कसा निघून जातोय ते पण कळत नाही होय बाहेर
तिथं पॅलेस वगैरे पण आहे ना बघायला
होय न्यू पॅलेस आहे ते पण छान आहे तिथे हातमध्ये मी नाही गेलो कधी पण छान आहेत हम्म जवळ असते ना होत नाही, तेच तर. खूप बाहेर हरीण वगैरे सगळं आहेत. पण आहेत हम्म छान आहेत. बगायला.
तेच कोल्हापूरमध्ये अजून काय हाय पाहायला.
हम्म अजून भरपूर काय का आहे न्यू पॅलेस आहे. त्या मी पण एवढा आम्हाला पण जायला मिळत नाही इथ पन्हाळा साईडचच की हे. कुठं जाण होत नाही आणि ते का त्या आणि मंदिर म्हणून आहे ते पण ह्या साईडलाच आहे ते पण खूप छान आहे.
ते ते कनेरी मट आहे ते कुठे हाय.
हा कनेरी मठ पण इकडेच की कोल्हापूरच्या इकडे पुढेच आहे.
पुढं आहे का कोल्हा
हो कोल्हापूरमध्येच आहे ते जरास लांब आहे हा. ते पण कनेरी मठ छान आहेत् आउटसाईड ला.
तुम्ही जाऊन आलाय.
होय होय जाऊन आले पण आता खूप छान केले म्हणतात ते. डेव्हलप झाले आता जास्त मी खूप वर्ष पूर्वी गेले होते एक आठ दहा वर्ष झाले असतील त्याच्यानंतर आता एवढे छान झाले म्हणतात हम्.. जाऊन तिकडे आठ दहा वर्ष झाले असतील जाऊन मला तिथे.
पण आता
होय जायचं आता एकाला घेऊन जायचं मुलग्याला. त्याला जरा कळायला लागले ना आता म बघून त्याला पण बरं वाटेल.
त्याला पण नवीन नवीन बघायचं असेल ना काय काय,
छान छान आहे तिकडे बघायला.
हम.
तिथे जाऊन बघायचं आता कधी होते. ते यांना काम ते काम सुरू असल्यामु आम्हाला वेळच मिळत नाही ना जायला. दिवसभर काम. त्यांनी सुट्टी कधी घेतील तेव्हाच मग असं असते. हम्म.
तेव्हाच.
लय बा
मग तु मला प्रत्येक गोष्टीला गावात जावं लागतं का.
होय होय गावात कोल्हापूर मध्ये जायला लागतंय हीथं आंबेवाडी आम्ही बा जरा असं गाव तिथलं पुढे आहे ना. मग तिथून मग तिकडे जायला लागतो कोल्हापुरात काय आणायच असल तर. आता व्हायला लागलेत बऱ्यापैकी सगळं पण तरी काय चांगलं म्हटलं की आता कोल्हापुात जाऊ आणायचं असं होते.
अ ते कंस कपडे खरेदी वगैरे म्हणले कितीकडच जावं लागत तुम्हाला.
जावं लागत होय इथे नाही. दहा पंधरा मिनिटं लागते पण तरी पण तिकडेच जाऊन आणलेलं बरं असतंय. ण द आहेत आहेत होय होय आहेत की. बस असतात रिक्षा सगळं असते तीत काय प्रॉब्लेम नाही. तिकडे ज्योतिबावरून येणार आहे बसेस सगळे तिकडेच जातात ना.
हो ज्योतिबाचं पण मंदिर छान आहे तुमच्या इथे.
छान आहे होय तरी तुम्ही आला होता काय.
तुमच्या इथून जवळच असेल ना.
होय जोतिबाज जवळच आहे की इक्रडून.
हो.
ज्योतिबा रामलिंग धुळोबा अं.
तिथं रामलिंग धुळ बला काय तिथं
ते महादेवाची पिंडच आहे धुळबाला हा घोडा आहे
हा
आणि याला रामलिंग मध्ये महादेवाची पिंड आहे छान आहे ते पण खूप गार अस कायम पाणी असत तेेत आतमध्ये उन्हाळ्यात देखील पाणी पडत असतेप असते आतमध्ये खूप आहत आहे म्हणजे सगळं गार गार गार असतं एकदम
कोल्हापूरपसून जवळ एक
ज जवळ आहे जवळ आहे
होय असं च डोंगरावर आहे का असं खाली आहे असं म्हणजे
होर डोंगरावर खाली नाही डोंगरावर ते हो छान आहे बघायला
फॅमलीच ऐकलं नव्हतं कधी कोल्हापूरच
नाही आहे की रामलिंग धोळबा या आरत्याच्या त इिथं येते ना ते आरटे म्हणून आहे तकडेप साईड मध्येच तिथे आहे ते
हो
हम्म चाला आहे
चांगलं आहे इकडं बघायला कायम पाणी पडतं म्हणजे विशेष आहे
पाय येन पाणी असत होय होय काय बारा महिने पाणी आणि इतकं गार असतंय ना आतमध्येध्ये त्या पिंडीवरच पाणी पडत असते वरला दगडा दगडी बा दगडी आहे सगळं दगडातून डोंगर आहे डोंगरातून पाणी येते ते आतमध्ये तस अपे बरगैर हम् मस्त आहे बघायला छान आहे हम्म होय
गारवायच आताऊनय तिथं
आता कारारवाच असणार आता सुूरमध्येध्ये ज राऊू हा हो ऊन जरा होतं पण आणि हाय तस सुरू आहे
होय सारखं क्लायमेट
चेंज व्हायला लागले त्याच्यामुळे आजारी पण खूप पडतात चेंज असले त खोकला पोर तर लगेच भिजतात काय तर होत होय
हा हा हे.
सारखं चालू च असते.
हम.
हम्म.
टी व्ही वगैरे पाहत असेल की सिरियल.
नाही सिरियल वगैरे पाहण होत.
नाही का.
नाही नाही बघत नाही मी जास्त कधी. इन्स्टावर थोडं बघायचं जाल तेवढंच. ते पण थोडं थोडं येते तेवढं बघूनच त्या. तुम्ही सिरियल बघायला अस बसत नाही कधी स्पेशली कस. हा नाही एकाचला ब मुलग्याला सकाळी घेऊन बसले असते सकाळी मग. वगैरे बाकी करतात सगळं संध्याकाळी मी करते त्यामुळे मला पण नाही संध्याकाळी होत.. ग ते आवरून सगळं होऊन दहा साडे दहा होतेच.
बापरे,
हम्म.
करमत का मग तुम्हाला.
मला ते सवयच नाही ना, पहिल्यापास इंटरेस्ट नाही असं बघायला टीव्ही बघायला असं मला. त्यामुळे मला नाही कधीच नाही.
मध्ये तो देऊळ बंद नाहीच बघत. देऊळ बंद आला होता म्हणजे, टॉवर्स बघण्यासारखा होता म्हणून तो तेवढा. तो पण मोबाईल ला घेऊन बघितला. टीव्ही वर पण नाही थिएटरला पण जायला मिळालं नाही. नाही.
जौऊन यायचं ना, थिएटरला बघून यायचंय.
हम. नाही हा लहान आहे ना, बसणार नाही तेवढा वेळ ह्याला सोडून कुठं जायचं. अस कुणाचं, तो जवळ जास्त वेळ थांबत नाही ना. मग त्याच अवघड होय. म्हणून मग नाहीच झालं झालं, घरात मला असं टीव्ही बघायलाच आवडत नाही. कधी तर लागले म्हणून बसले, तिथं तर बघायच होते ना तर नाही. असं रिमोट जवळ असलं तरी, घेऊन बसत नाही बदलत नाही.
विशेष आहे बाबा तुमचं.
आता मात्र मुलग्यासाठी तेवढं मग ते, किट्स चॅनल लावायचं तिथं बसायचं तेवढ त्याचं तो बघितला बघितला. नाही तर तेच लावून बसायचं.
होय का,
तर नाही हो.
हा.
आता सगळे सण सुरू होतील, गणपती बसलाय.
होय.
गणपती आले की, एकदा मग सगळं सुरुच होतंय का ओ.
सुरूच होते. उटला बघा हा तर झोपणच नसतंय. असतोय की असतोय घरातच. बसवतो आम्ही हम्म. होय होय घरी बसवतोय तुम्ही बसवताय.
हा तुम्ही म्हणला होता गावाकडे असतोय.
गावाकडचं मग त्यामुळे ते, बर पडत मग इथं गण पती बसवले की मग तिकडे जाता येत नाही, मग घर बंद करून कसं जाणार ना.
ह होय होय.
हो मुलगी म्हणती, माझी बसवायचा बसवायचा.
हम्म हम्म.. ते हाऊस असते ना, दुसऱ्यांच्या घरी बसवलय मग जरा आपल्यात पण असलं की, छान वाटतंय म्हणून,
पण ते कसं देवाचं राहतं ना, अहो असं बरोबर नाही वाटत तसं.
नाही वाटत व्हयं.
तिकड जाणार घर बंद करून, देवाला कोंडून तसं नको वाटत.
नको वाटत होय होय. घरात सणात आपण, आपल्या घरात असल तर ते, कुठं जाणं होतच नाही बाहेर बरोबर वाट
हा, त्यांमुळे मग नको म्हणला आणि ते कसं, गणपतीच कडक राहतय थोडंसं. हम्म.. केल तर मग व्यवस्थितच करायला पाहिजे त्याला,
होय. चालत असतय हम्म होय. तिकडे बसवतात ना पण तुमच्यात त्यामुळे इकडे नाही.
हा त्यामुळे मग नको म्हणतो ना
हे हे
हो पिलूला हसू यायलागलाय दिसते पहाना त्याला आमच्या दिदी बरोबर छान खेळेल तो आमच्या दिदीकडे खूप खेळणी आहेत, आमच्या दिदीकडे खूप खेळणी आहेत. तो इथनं जाणारच नाही माहितीे का? तिला पण लहान बाळ खूप आवडतात.
होय
होय ना
अ हा आलय हा गाड्या नुसतं पाहिजे म्हणतोय गाडी पळत नसली तरी पण पळत असली तरी पळत नाही
होय का.
लय हाय ह्यो
तुमच्या इकड गणपतीला नेवैद्य कशाच असतो मोदक का पुरणपोळी करतात.
खीर खीर असते
खीर असते का?
हा होय होय
शेवयाची
गप्प की
हम्
ह हॅलो
शेवयाची खीर करता का
नाही नाही गवा्हाची खीर गव्हाची खीर करतोय होय होय
हो
ते मी परत फन हॅलो करते थांब परत ह
हॅलो
ओके बाय का असं
हॅलो